हॅलो
हा काय आवडलं का
ह हॅलो
हां बोला क्या
आवाज होतोय काय
हा मला येतोय तुम्हाला माझा येतोय
हा जरा लेस नाही या लागलाय हो
ह हा ते जरा थांबून थांबून एक सर्वर्ह डाऊन असल्यावर होत होतस
हा हा काय चाललंय
काय नाही बघा जेवण ते ना आवरलं आता आज एाद एकादस एकादशी मु जरा शाबू केलं जरा अ शाबू अ लाल डाळीची भाजी केली चपात्या भात जराशे वगर शे घालून राडयचे आमची ति हा ना सुमच ना
म्हण आम पण धुधु चालूय बघा गावाक पा आ नाही त्याच्या ज खाली इड वड्याला जायला लागते दधुनधुवा्हायला
मग माझ पण कनी आहे अ जेवण आवरलंय धोनात वाय जाऊ गेली ह आणि भांडी तेवढी हे करूया उरया तुमच्याकडे एखादच असते का
हो आमच्याड पण असत्या एक एकादशीचं पण महत्त्व आहे ना आज धरलं की उद्या हा
हा मिटरांची दासऱ्यांची स असती ह
हा हा-
आणि एकादशीला मग सर फराळाचं काय लागतय.
हा
कोणकोणत्यातलं वरीज् असं भजी भाज मग संध्याकाळच वरीचा भात बटाट्या शेंगदाण्याची आमटीया अस खात्यात आणि ते फसाच गऱची भाजी करून ती पण खायात उपवासाला ती पण चालते नी फळ आल्यामुळ
हा हा हा हा होय उपवासाला चालत
हम्म आणि एक
काय म्हणता होय होय. एकादशीच पण महत्व एकादशी म्हणा, संकष्टी म्हणा तस ते ज्यावेळेस येते त्यावेळेलाचं सोडायला लागतय.
होया होय. अ काढ काढ काढ अ पोर गेली शाळेला.
अं पोर आमची नाहीत अजून जायचीत आता जाऊन घालवायचं शाळेला.
हा हा आमच जाय
तुमचं काय चाललं म
आमचं आता काय ना म आता शेतातली काम चालू होतील. थोडं कडवाळ पेरायचं आहे जनावरांसनी तेन बाजरी वणीला बरं पडतय नय आ त्या डोर नुसता वल्ली वैर मागत्यात हम्म आणि वाळका हा गवात तेण आणि काय नव्ह जेवणतीन आवरायचंय अजून
हा हा
हं
आमचं पण थोडं आवरलंय थोडं आवरायचाय
हा हा पाऊस एक दोन तीन दिवस झाला हाय आता.
होय होय इकडं पण हाय की, होय हाय की इकडं पण हाय जरा गरळतोय तेवढा हे करतोय जास्त येय नी एकसारखा नाय.
हा हं हं तुम्ही मकाच या एक दिवसात मक्याचे कणस भाजून खायला चांगल लागतय ब
होय होय तेला अं लिंबू नाय हो होत खर वयरणीसाठी हे केलं.
ह हं वीस तीस रुपये घेत्यात बाहेर उकडून त्याला लिंबू परत जरा चटणी मीठ लावत्यात.
हा हा होय होय त्याला दर हाय होय बाहेर दर हाय ओ.
बाहेर दर हाय ओ त्याला हम्म हम्म खरं चांगलं लागतंय चवीला.
होय चवीला त्या दिवसात खायला पण बर वाटतय.
हम् पावसाळ दिवसात ते मक्याचे कणीस खाण्यात मजाच वेगळी असत्या. हम्म. अ नदीला पूर बीर आला म्हणा नाहीतर काय झालं म्हणा. माणसं अस फिरत फिरत विराकुठ बाहेर गेला, ते म ते जे अस नाही, अस हे आणि राखलय हे एवढं लिहून दिले मग सरनी हॅलो.
हा बोला की?
अ खरं ते घरात खाल्यालं परवडतंय.
होय, होय.
हा, काय कंस हे करायचं स्वीट कॉर्न ते मिळतय वेगळं ओ.
हा हा.
ते गोड कंस असत्यात ते.
हा हा होय, तेच ते. चाललंय बघा, जरा राहिलय. आणि काय? म.
आणि काय नाही आमचं घरातलं आवरलं. आता पोरांना शाळेला घालवायचा.
हा हा.
तुम्ही अ, ला हे करतासा. मक्याचा चिवडा.
मक्याचा चिवडा कधी केलेला नाही आमच्याकड भाजूनच खातात तुम्ही कस कर त्यसा ते चूडा.
मक्क किसून घ्यायची वली आणि बारीक अस खिसायची. त्यात लसूण. थोडी चटणी, मीठ. आणि कोथमीर म्हणा कडीपत्ता जरा जास्त घालायचा.
हा.
अ चवीला लागतय. आणि परतायचा, कोण कोण दाण काढत्यात अशी. तेजी, हा बी काढत्यात. आ, आणि ते सुद्धा अस लसूण, कडीपत्ता घालून परतल तरी त्याला बी चव लय लागत्या.
होय का.
हम.
हा हा.
हम्म.
आता झालय धुणं जरा जनावरांना पाणी तेन दाखवायचं सासरे गेल्यात वैरणला हे नायत.
हां.
जनावर लागल्यात उड्या मारायला.
किती जनावर आहेत.
अ आहेत की दोन हाइत.
काय जनावरांना खाय खात घालतसं आता.
आता काय पालाच की उसाचा हाती गवत थोडा असल तर.
हा..
आता पा पावसाळ्याला वल्ली वैरण चालू होईल खरा हम्म आता म्हण नाळाला कुठली वेलली वैरन.. हम् उसाचा पाला बिला काढून आणला की तोच के
होय तेच...
हम्म... आमच्यात तसच होतं...
हा..
हम्म पावसाळ्याला... आता वल्ली वैरण आता इथून पुढं पाऊस पडला तर नाही आता... आता कसा कसा पडतोय बिचारा कणा असतो यंदा पाऊसलाही नाही म्हणत आणि... तरी पडायला लागलाय दुष्काळ पडला असं वाटत होतं...
हा होय हय सारखं पडणार की तसा..
लय लागणार... पुढ पुढ पाण्याला मग हे होतय....
हा हो कमतरता...
पाण्याच अवघड होत आहे ना..
होय...
कस नाही थांब जरा थांब...
अ काय म...
हम् आणि काय नाही बघा आता... शाबू तुम्ही करता..
हो की शाबू करतोय की तुम्ही शाबूचा वडा करताय का
शाबूची वेडे कसे नाही शाबू.. भ फुगत नाही एक चार तास भिजल अस एवढं भिजत त्यांच... आणि मग बटाट उकडून घ्यायच कुकर ला शिटी मारून घेऊ शकतो त्याव..
हा...
हा
हा
अच्छा...
हा...
प्रजा पेक्षा लहान...
आला जाड का जा... आला साड का...
काहीच प्रॉब्लेम आहे ना... पावसाच्या गार ना हॅलो...
मग ह ते जरा जरा रेंज नाही या जरा आवाज पूर्वच काय कळणार..
आर ते ऐको..
हा हा...
हम्म हम्म अरे... हम्म...
रेंज प्रॉब्लेम आता पावसाळ्यात म्हणलं तस...
हा त्या अंकलीपीतला बघुन... पावसाला जरा रेज प्रॉब्लेम आमच तर जरा टॉवर रेंज जरा कमी येते त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो... रेंजचा
हा बोला.
हम्म, हम्म. मग काय आणि?
मी तुम्हाला सांगतो शाबू वडे कसं कोणत्या प्रकारचं करायचं. टाइम हे झालंय बघा.
अ आलाय ना मग एक मिनिट कट करून कनई लावतो मी तुम्हाला.
हा आला.